हॅलो.
हा दुसऱ्यासनी लावून बगलिया ते लागना झालय. म्हणताना हा हा.
कसं काय लागना?
काय माहित मंताना आणि लावलो एक च राहिलय कॉल करायचं बघत मी
हम्म हम्. एका दिवशी तीन कॉल करायला असच चालत्यात?
हो होय चाल ते पाच असत्यात पाच सहज सात तीन चार चालत्यात.
होय.
हम्म. हम् हम्.
बोला.
काय बोलायच? तेच लागलं तेच लागनात. दुसऱ्यासनी म्हणतान आणि लागतय कात बघायला आणि केलो.
हा हा.
हम् हम्.
मी मग म्हणजे तुम्हाला एक कॉल केलाय आता आणि त्याच्या अगोदर आणि कोणतरी मेंबर आहे शिरडून म स
हा हा हा हा हम् हम्
नग
काय
हो त कायतरी विषय काढ
काही सगचत
प नाहीय म
नाहीय कुठ
हो
हम् हम हम
आम्ही गेलो होतो मिनी गोव्याला
हा हा
हम् भारी दिला अस वगैरे
हो
म्हणजे मी मुलांना खेळायला ते इला कुठेेत इथ रूम्स कुठ येत मन गय
हा हा त ह तोय म आटल गोवाला
मनी ग आवनलो
हा हा हा हा होय चांगलाच पण छान आता आणि छान केलंत की ते काय असवचं हे ते छान केलं
होय धबधबा वगैरे केला
हम्म आम्ही गेल तर नव्हत ते
होगला मुलांना बघायला पण भारी वाटते प
होय होय
करायला कररायला
हा इथे रंकाला पण स्ान केलंत कि कोल्हापूरमध्येध्ये हम् हम्
होय रा कयला गेले नाइये लई दिवस झाल.
ह आता छान केल ते पाळणा मोठा असेवा ते ते कारंजा केल्यात.
होय.
हम्म.
गेलच नाही ते.
छान केल त म्या पण केल नयी नुसत मोबाईलवरच ऐकल. हम्म तिकड माहेर माझ अ गेलो नयी
माझ्या पण त्या साइड ला थोडाडा पण कोल्हापूर चा अलीकडेये पटणकोड
हा हा
हो-
हम.
मग?
के
नयी मगा निवांत
ह हं -
काय झाल?
म्हणजे काय विषय बोलायच कराला पाहिजे घरातल हे अस
होय.
ह तस
तुम्ही आता जॉईन झालाय का याच्या अगोदर पासूय
कायच
म्हणजे तुम्ही आताच जॉईन झाला इथ, कि अगोदर पासूनये?
नाही आराज झाली की.
ह हा.
हम्म. आ कालपासन चालू झाले कॉल च. हॅलो!